आता खाली आले जरा आता जरा दूध वगैरे तापवायला हा
येव येतोय तुझा आवाज एकदम असा अ काय अ तस ओपन असतो रूम तर त्याला असं कोणकण आवज जातो ना
हम्म हम हम
हम हम
पायरीवर आहे ना, त्यामुळं.
अच्छा.
एक मिनिट, खाली जाते. खूपच घरात, अंधार-अंधार झाला. एक तर घरात नाहीयेत पप्पा. आणि आता नाही.. नाही, लाईट आहे. पण पप्पा खूप वेळचं झालं ना, बाहेर गेलेतं. अणि वरनं खाली आलेच नाही, आत्ता आले.
हा.. हा.. हा.
हम्म.. हम्.
आणि आई पण नाही का घरी?
नाही ती, तिकडंच राहिली गावाकडं. काल ला आले म्हणले ना मी. प्रवासात होतो, मी न पप्पा आलो, हम्.
हम्म.. हम्.
मग त्यामुळं तिनी, थोड्या दिवस माहेरी वगैरे राहून येईल मग.
अच्छा.
हम्म्.
चांगलंय, माहेरी. मला तर, नाही जाता येत माहेरी.
ते आहे. त्यामुळे आता, सगळं मलाच करावं लागायं लागलं. एकतरी येत नाही, स्वयंपाक घरात कधी.
हम्म.. हम्.. हम्म्. मला पण, नाही यायचा आधीच. स्वयंपाक आता येतो सर्व, लग्न झाल्यानंतर.
तेच की. हे म्हणतेत लग्न झाल्यावर, शिकतात वगैरे असं-तसं.
काही, नाही. शिकायचं नसतं आपण उभं राहिलो की, आपोआप जमतं ते. माझ्या बाब त तेच झालंय. मला कधी वाटलं नव्हतं मला स्वयंपाक येईल असं. पण जमायला लागला.
हा. मी कधी पण, म-म्हणजे कधी चहा वगैरे सुद्धा नव्हते केले घरी.
हा?
हम्म्. मी कधी? खिचडी वगैरे केली, तवा मम्मीला विचारायची नमक किती टाकू पाणी किती टा ते तांदूळ किती टाकू? चटणी किती टाकू? आणि कधी जर चहा पण जर केली ना, तर मग चहा-साखर किती टाकू? किती कप मोजू? कशी मोजू? इथून सुरुवात होती माझी.
खरं आहे की.
हो आणि इकडे आल्यानंतर, मी स्वतःच उभी राहिली. अन मला वाटलंच नाही की, मी स्वतः बनवते आणि खात ते असं. आणि पहिली वेळेस मी ना, दुधीची दशमी केली होती, थालीपीठ.
बरं.. बरं, हा.
हम्म्. अन ते मला म्हणजे आश्चर्य वाटायचं की, मी हे कसं काय केलं? आणि एवढं चालून, चांगलं कसं काय लागतं? माझ्या हाताचं असं.
हम.. हम.. हम.. हम.
मग आता मी स्वतःची तारीफ करते की, मी खूप छान स्वयंपाक बनवते.
बनवतो, मग काय?
हो. मग माझा नवरा म्हणतो, हा. मग कोणी शिकवलं? मीच शिकवून दिलं तुला.
हा.
हा.. हा. पण त्याने काहीच नाही शिकवलं मला, मुद्दाम. मी आईला पण सांगते कि, तु मला नावं ठेवायची ना? नवऱ्याच्या घरी गेल्यावर कसं करशील? बघ आता तु माझ्या हाताचं खाऊन बघ जे न ते बनवून म्हटलं तुझ्यापेक्षा चांगलं बनवते म्हटलं मी
हम्म -हम्म ह
ह हं हम
नाही मला आजकाल आता कोण काय म्हटलं म्हणजे म्हणतात ना की शिकायला पाहिजे वगरे मी तेच सांग ते की जाऊ दे, होणारा नवरा करत असेल. कारण की आजकाल पोरांना स्वयंपाक येतंय. असं म्हणलं की, गप्प बसतं मग हे.
हम. नाही तो आता माझं नवरा आहे तर पोळेंची कनेिक पण करून देता परत एक वेळेस तर मला थोडं म्हणजे विकनेस येत होताता पोळी वगैरे लाटून दिली होती मग कच्ची का असेना
हम्म
हम्म
तेच की तेच की
करता भाजी वगैरे चांगले करतात ते
हो
वगैरे नाही जमत.
हा-हा माझे मित्र मला फोनवर म्हणतात की चिमणे तुझं कसं होणार म्हणतात. हे काय नाहीे रे, माझा नवरा करून खाऊ घालतोय म्हणते मग
ह
काहीच बोलत नाही मग म्हणतात मी म्हणलं आजकाल सगळं आपण इंस्टाला वगैरे बघतो ना मुलंच करतात सगळं. मग असं बोलते उघं त्यांना मी
हम्म काही नाही आता सर्व मुलांना पण येतं जमत कारण बाहेर राहता वगैरे तर स्वतः त्याचा हातने पण करता.
बरोबर आहे.
हो आणि ते जमलंच पाहिजे कारण कधी काय परिस्थिती येईल सांगता नाही.
हम्म हम्म
हम्म.
मला चपाती नाही जमते चपाती. चपाती केली कि त त्रिकोणी परत ते हार्ट शेप
ह हम्म नाही मला इथे बरोबर बोल आधी नाही यायची.
नाही मी त्याचं ना नाही सगळ्यांच बघत होते मी- लाटणं गोल फिरवतात हे करतात पण ते नंतर मला असं झालं ते नाही बाबा मला येणारच नाही कधी
हम्म हा पण मला आहे ना असं एकदम मोठी मोठी पोळीने लाटतात येत मग जाड वगैरे हुन जाते आणि मग थोडीशी त म्हणजे नॉर्मल साईजची बनवली कि व्यवस्थित आहे तिथी
हम्म.
हम्म.
आणि त्याचे कसे ते कडा जाड बारीक असतात ना माझ्याकडनं एक कड म्हणजे जाड राहती बारीक राहती कळतच नाही मला नेमकं काय
हा हा नाही म्हणजे जे काठ असत ना पोळीचे ते बारीक आले पाहिजे आणि मध्ये पण मध्ये थोडंफार जाड असलं तर चालतं
तेच तेच कळत नाही मे लई शिकले लई प्रयत्न केेले नादच सोडले जा बाबा म्हणलं ज ज्या वेळेला होईल त्यावेेळेला बघू
काही नाही होऊन जातं सगळ्या गोष्टींची ऍडजेस्ट
हम्म भाकरी जमती जरा जरा छोटी छोटी करते. चपाती नाही एवढी.
मी पण भाकर करते म्हणजे तळ हाता इतके जमते मला जास्त मोठे नाही.
हम्म हम्म.
म्हणजे करते समोरच्याला आवड्याला एवढी तरी जमते
नाही ते आहे की
हा मग काय खाणारे आम्ही दोनच. जण असतो ना मगं मग कोणी कोण नाव ठेवणार आहे नवऱ्याला नवरा तर नावं ठेवणारच नाही.
हम्म.
ते जॉईंट मध्ये राहिलं का मग ते मस्त. हो कॉलेजलाच. त्यांना म्हणजे आधी फ्रेंडशिप होती
तरी किती वर्षं?
तरी तीन, चार वर्ष चार वर्ष.
हम्म हम्म हम्म
हम्म.
हम्म.
काय?
काय म्हणंलात ताई?
चार वर्ष म्हटलं.
हम्म हम्म हम्म.
हम्म. दोघांची कास्ट आमची वेगळी येते.
हो तुम्ही बोललात, हू.
गरम व्हायला लागलं आता पाऊस पडला पण, बंद पण झाला तर आता गरम होतंय.
होते तसं हो होऊन जातं.
हम्म येतोय का तुला आजूबाजूचा आवाज?
येतोय की.
आरती चालू आहे आता. सात वाजल ना, सात वाजेला देवपूजा
हा हा, अच्छा अच्छा म्हणजे मंदिर आहे का घरापशी?
नाही नाही नाही आजूबाजूचे लोक देवपूजा करतात ना रात्री म्हणजे संध्याकाळी दिवा लावतात ना सगळी जवळ जवळ येतच आहे घरं
हम्म हम्म हम्म.
हम्म. मी तुझा नंबर फुलपाखरू म्हणून सेव्ह केलेला, माझा नवरा विचारत होता हे कोण आहे म्हणे पाखरू?
म्हटलं हाय म्हटलं एक नवीन पाखरू.
अवघड हाय.
आमच्यात अ म्हणजे माझ्या मित्रांनी पण नंबर म्हणजे खूप ठिकाणी चिमणी, फुलपाखरू असेच सेव्ह केलेले आहेत माझ्या मित्राला फोन आला, मग नाही फोन नाही त्यांनी काहीतरी किस्सा सांगत होता, आणि तेवढ्यात माझा कॉल आला आणि तेनी म्हणला ए चिमणीचा कॉल आहे उचल उचल मग त्याची मम्मी म्हणती पक्षी तुला कॉल करत्यात?
खूप म्हणजे खूप मला अस कोण म्हणतच नाही ना, आणि हा तर
हा माझ ही कॉलेजला तसच होतं असं मलाच मला चिमू चिमकांडी असंच म्हणायचे कॉलेजला असताना.
हां हां.
हा एक तर माऊ चिमू चिमकांडी माझं नाव दिव्या.
दिव्या अच्छा अच्छा हा हा हा हा.
हम्म.
आणि तुम्हाला काय चिमू म्हणायचे का?
हो चिमू, चिमकांडी.
हां.
हम् माऊ
एक चिमकांडी शब्द ऐकलाय पण मला वाटतं इन्स्टाला वगैरे ऐकलंय वाटतं मी.
हो म तेे मुलानीच ठेवलेलं होत ते चिमु, चिमकांडी. म्हणजे आमचा ग्रुप मध्ये काहीही नाव पडायचे, एक मुलगी होती ती थोडी जाड होती ते तिला टून टुन मा वशी म्हणायचे, हा आणि एक मुलगा त्याला छोटा भीम म्हणायची तर तो मला चुटिया म्हणायचा.
हा हा.
हा आणि एक मुलगा होता त्याला मिस्टर बिन बनायचो आम्ही.
हां.
हा म्हणजे काही नाव.
काठ बोलत नव्हता का म्हणजे असे इशारे वगैरे.
नाही नाही तो बोलायच पण काय तो कार्टून वगैरे जास्त पाहायचं ना मिस्टर बिनच. आणि ती व्हॉट्सअपला नाही का आपण स्टिकर वगैरे सेंड करतो.
हो हो हम्म हम्म हम्म हम्म.
मग त्याला मिस्टर बिन म्हणायचो आम्ही.
चांगलं आमच्या इथं पण एक मुली तिला डोरीमन म्हणतात.
हो का. मी माझ्या नवऱ्याला म्हणते तसं. मी माझ्या नवऱ्याला म्हणते कधी कधी डोरिमोन.
अच्छा हां.
हा.
ठीक आहे ठीक आहे चलो.
काही नाही काय बोलायचे आता विसरून गेली मी. ठीक आहे चालेल.
हो हो हो परत आठवा आणि मला सांगा.